म रा रोटा कर ल ह हॅलो
गुणाला सांगाय लागल्यास.
आवाज ऐकू येतोय का.
हा येतोय कुणा संग बोलाय लागलाय म्हटलं.
समर्थ संग.
हम्म हम्म
तो म्हणतोय मला जरा प्रश्न लिहून दे, उत्तर मी लिहीतो.
हम्म
तर मी म्हंटलं मी टास्क करत आहे आणि भाकरी बड वणार आहे.
हम
म्हणून तुच्या तू कर म्हंटल.
हम् हम्
मग काय म्हणता
हम्म संध्या आवरायचं
ओखेस ओखे स्वयंपाक झाला?
हो, झालं की
हा हा मग, लवकरच झाला की तुमचा स्वयंपाक
हम्म, एकच होतं ना बनवायचं
मी पण हशार आ
एकच बनवायचं होतं
का
पुलाव
हम्म, तुम्हाला दुसरं काही येत नाही वाटत तुम्हाला दुसरं काही जमत नाही वाटत दुसरं काही जमत नाही वाटत
कोचिंग लावतय का कोचिंग
नाही, बरं जेव खातात तुमच्यात
तर सगळे जण मला म्हणतात तु आधीस म्हणून, काय म्हणतात माहितीये काय? आव माझ्या लग्नातन बघितल्या असतीस का नाही ही पोरं माझ्या नंदा, माझ्या नंदा धीर अन् ते एवढी गिटी गिट्टी गिट्टी होतत्या मानता आयन कसा आहे आयन? आयन कसं? अशी की नाय नववी दहावीपर्यंत अशी होती
हा
अशी आणि आता केवढ्याच्या काय झाल्यात मग का नई हे सासूबाई आम ची डव्याला असं कांदे पोहे, कुठ्या शिरा अशी दिव दिवसभर द्यायची दिवसभर पोर खाऊनत्या, हा आणि नंतर मग मी चालू केल स्वयंपाकच मग दोन दोन चपात्या, भात, भाकरी असं आणि आ ती आणि मला सगळे म्हणतात तू आलीस म्हणून ही पोरं पोरंटी तरी राहतीत नाही तरी जिमनीतच राहणार होते
बघ बाई
चांगलाय
काय करायचं?
सगळ्यासनी घालून घालून मीच झिंंगायला लागलोय म्हणायच नाही का
मला काय म्हणतात माहितीये का तू आली तव्हा ती बारकी दिसत- आता म्हणत्यात ती मोठे
तेच म्हणाले आहे की ह मग काय म्हणताय आणि
आणि काय नाय, नाय गं नाय म्हणताची ला बरं यांचं आपलं हॉटेल सारखं आहे का नाही
हय बाई एकच करायचं हॉल मोकळ काय पण खातायचा आमच तसं नसते, आमचा सगळं करायला लागते बाई
तसं करायला लागते म्हणजे आता पुलाव सांग कोण भाकरी खाते सांगा बरं
तेच क साचऱयला नसतं भात घालून घालून शुगर वाढवशीलला
केला बिरयानी केली
हा
सासऱ्याला भाकरी लागायची काय तरी असं ऐकाय की ऐकाय की पुलाव केला का नाहीतरी त्याच्यातली ग्रेव काढायची बा बिर्याणी केली तरी त्याच्याली ग्रेव काढायची आणि सासऱ्याला भाकरी घालायची मी ती सवयच मोडून टाकली एक तर एक
मी काय म्हणालोय ऐका तरी मी काय म्हटले की सासऱ्याला का नाही बिर्याणी घालून घालून त्यािची शुग शुगर वाढवून ठेवतय आता
देवाार त्या बाय आमच्या हयतीी कमी झाली
चांगली गोष्ट आहे
ह
हम ब्लाउज च पैसे दिलेत अरे बजाव नघ तू कार्या का चालू आहे
सवयस लावल्या हो असछ हो
हा तेच की
त्यां मी खायची त्याच्यामुळेच संध्याकाळी डाळ बळ काय चालत नाहीगत
हम्
हा हा आता नंदाचा कॉल यालाय आता राहऊ दे पाच दहा मिनिटं होऊ दे पूर्ण बघूच चालते
तेेत आणि एकदा करते मग बघू
बर ह बर मेरा हाता देखे तू अध मेरे हात देिस तू उसे प्रश्न लिख तल एक आणि दोच प्रश्न लिख दो प्रश्न आणि दो उत्तरा पट्रव लेखणी चालू कर अ अरे लिहावे नेटके य यई वस्त आ यो एक प्रश्न का नाही यो एक दोच ललेखणी का आहेत तेश हो हो य य नाही लिखिणे खा य ललेखणी येेणे ागखात तुम्ही प्रश्न पहिला प्रश्न दुसरा यातच ललेखणी आहे हो य राघवने सराव करण्यापूर्वी अक्षर कसे काढले होते हा मग काय लिखणे का राघवने सराव करण्यापूर्वी अक्षर खराब काढले होते पूर्ण वाक्य आहे एका वाक्यात लिखणे पूर्ण वाक्यात लिखणे गी उत्तरी लिख ह्या धडे का नावलिक ल भला ह्या लिख ह्या नाव लिख लिहावे नेटके होय मराठी इंग्लिश दोन्ही मिक्सिंग मिडियम बी आणि एज पण. इंग्लिशमध्ये गणित वगैरे इंग्लिशमध्ये हाईत. गणितचा विषय तेवढा इंग्लिशमध्ये हाय. आणि बाकीच आपलं इंग्लिश हाय ते. घातला असतासा मुलांना मुलगीला तरी घालायला पाहिजे हुता.
घालणार की घालणार घालणार आज शाळेत काय झालं माहिती हाय काय? आइका की शाळेत आज काय झालं माहिती हाय का.
हम
तपासणीसाठी काय आधी आयानला जाऊन आणलं दुपारी दुपारी जाऊन आण ल्याव मॅडमने फोन केलाय डॉक्टर येणार आहेत आणि त्याला परत पाठवा म्हणून तर म्हणलं तिथंच थांबून घ्यायचं होतं नाही ते त्याच चुलता आलं होत ना आणि ते गाडीन घेऊन गेल आणि नंतर आम्हाला कॉल आला की सर येणार आहेत ते. डॉक्टर बर म्हटलं बर मी म्हटलं मी नंतर कॉल करीण त्यावेळेला त्याला घेऊन या बरं म्हंटलं तोपर्यंत चार वाजता आईमाच्या मॅडमचा फोन आला. अ की शाळेत या जरा डॉक्टरांनी बोलवलंय. कशाला म्हटलं काय सगळी पालक आल्यात काय. तर न्हाय मला पण काय माहित न्हाय मी विचारून परत करते पर म्हंटलं करा.
हां
परत केलाय, फैजानच्या मॅडमनं फोन केलाय. जरा अंस या डॉक्टर काय म्हणत्यात ते बघा. म्हणटल आमचं पाणी येणार हाय,
हा
काय म्हणतेय ण दिला अ तुमी बोलताय काय म्हटलं होय अ तर, तिचं हार्टबीट जरा ठोकीे वेगळेच दाखवायला लागलेत. म्हणायलागल्या हा जरा तिचा चेकअप करून घ्यायला पाहिजे. हा तिचां चेकअप करून घ्यायला पाहिजे मी ऍड्रेस देतो त्या दवाखान्यात जावा एक दोन तीन हजार रुपये खर्च येईल आणि जर शनिवारच गेलासा तर फ्री मधी करून भेटल हा फ्री मधी कर बर म्हंटलं द्या मग तिच्याजवळ ते ऍड्रेस वगैरे दिलाय. हम्म असं कुठं असतय काय. मी म्हटलं मी म्हटलं आमच फॅमिली डॉक्टर हायत म्हटलं त्यांना आधी दाखवतो, आण मग जातो. काय काय काढतील बाई,
आज तिथं पण शाळेत आलती ते एसपी मध्ये पण, पण तिथं रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या फक्त तपासून.
काय काय घा, आग्रह्यासाठी एस पीला एस पीला पण गेली होतीत काय.
एसपी ला फक्त रक्त वाढच्या गोळ्यात अ देण्यासाठी आलतेत डॉक्टर बाकीच काय नाही सांगितलं.
हॅलो
हॅलो
ती एस पी ला पण गेलती काय डॉक्टर. आवाज येतोय डॉक्टर एस पीला पण गेलतील काय.
होय
हां मग
खरं हेच होती काय दुसरी होती काय माहत नाही पण रक्तवाढच्या गोळ्या देण्यासाठी आलते म्हणून हम्
हां
खराब अक्षर काढले होते अस यता त मीि अक्षर काढले होते कोत बड राह अक्षर हा हा
अक्षरशः व्यवस्थितत का हे तेरा खराब होई का भी उक खराब नाही तेरे खराब आयंगे दे मग
हं
तचं हार्टबीट करायला त्याचं हार्टबीट काय खराब असते लहान मुरगी आहे म्हणवती हेमलस काय काय म्हणावतो
हसण्याचा आवाज
अण ना
ठीक आहे म्हंटलं आमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवतून मग जातो ह
नाहीडीठवाणी नसतो
हम्म बेड तर काय काय आम्हाला एडिट करायला लागल्यात झालं आपलं टायमिंग एक करते
दोन एक हा इ ले की नाही का दुसरा लेख